हॅलो
हॅलो
हा येतोय ना आवाज क्लिअर हॅलो
आवाज येतो का ताई
हो येतोय तुमचा बोला ना
नमस्कार कृष्
हो छान आहे ना ब्रेकच होत बरं का तुमचा आवाज थोडा
काय चाललंय मग आता कसली तयारी सुरु आहे पाऊस साची तयारी सुरू आहे की नाही
हम्म हो आमचं कसं शेती वगैरे असल्यामुळे आमची आता पावसाांचीच तयारी सुरू आहे पिकांची लागणी वगैरे झाली मग आता पावसाची वाट बघायचं हो हो हो
बरं तुम्हाला कोणता ऋतू आवडतो उन्हाळा हिवाळा कि पावसाळा
ह ह मला पावसाळा आणि हिवाळा जास्त आवडतो उन्हाळ्यापेक्षा अच्छा अच्छा हो तुम्हाला कुठला आवडत हो हो
अ हिवाळ्यामध्ये असं सगळं छान थंडगार वातावरण अस सगळीकडे गर्मीन नसते त्याच्यानंतर असं सगळ्या निसर्गाचा शांत झालेला असतो पाऊस पडून गेलेला असतो सगळीकडे छान हे हिरवळ वेगवेगळ्या भाज्या तो ऋतू जो आहे तो खास तरी वेगवेगळ्या भाज्यांचा आणि सडांचा असतो मस्त गुलाबी थंडी पडलेली असते बाहेर हो बाहेर पडता येत कुठेही फिरायला जा त्या प्रवासाचा त्रास होत नाही
हो ना म्हणजे कसं पौष्टिक असं वातावरण असतं ते सर्वांसाठी
अगदी अगदी अगदी आणि काय होत की शरीराला पौष्टिक मिळेल कोणत्याही प्रकारचं अन्न जरी खाल्लं गेलं त्या ऋतुमध्ये तरी ते पचतं कारण वातावरण फार छान असतं त्यामुळे जास्तीत जास्त लोक हिवाळ्यामध्ये फिरणं वगैरे प्रेफर करतात की त्याला हिवाळा आहेत तर मग जरा गरमीचा त्रास नाहीये किंवा भरपूर भरपूर पाऊस आहे तर कुठेतरी धोका नाहीये म्हणून मग आपण हिवाळ्यामध्ये बाहेर पडूया
हो बऱ्यापैकी
मला तरी हिवाळा जास्तीत जास्त हिवाळ्यात जास्त... हो हिवाळा जास्तीत जास्त का आवडतो... एकतर हो... म्हे छान अशा भाज्या वगैरे सगळं... ताजं ताजं मिळतं त्या ऋतूमध्ये
हो हो हो... अच्छा मग तुमच्याकडे कुठल्या कुठल्या भाज्या मिळता म्हणजे
म्हणजे तसं बघितलं तर सर्व प्रकारच्या... म्हणजे पालक पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी अं. त्याच्यानंतर बाकीच्या इतर... भेंडी, वांगे मटार वगैरे... सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात.
हो... सर्व प्रकारचे भाज्या आणि अ... काही बघा ना... रानभाज्या वगैरे पण बऱ्यापैकी हि वळ्यामध्ये मिळतात... बघा ज्या आ... बिनाऔषधी आणि ऑर्गनिक अस जा.
हा... तेच महत्त्वाचं आहे की, विना फवारणी केलेल्या भाज्यांचं प्रमाण हिवाळ्यामध्ये फार चांगलं असतं
हो ना... बघा ना... म्हणजे कसं, म्हणजे सर्व हो सर्व दृष्टीने हिवाळा हा ऋतू... म्हणजे किती पौष्टिक ठरतो पिकांसाठी म्हणा अ... भाज्यांसाठी म्हणा... आपण भाज्या... आणि स कसं... मा... माणसांसाठी पण आणि सर्वांसाठी खूप पौष्टिक वातावरण अस
आरोग्यासाठी फार चांगलं वातावरण असतं म्हणजे नाचा अपचनाचा त्रास नाही होत... त्याच्यानंतर बाहेर कुठे गेल्यानंतर काही... थोडं इकडे तिकडेचं खाल्लं गेलं तरी त्याचा त्रास नाही होत. थोडंफार सर्दी वगैरे असते मुलांना की थंडा हे... पण ठीक आहे... पण ते मुलं कसं ए... थोडसं लवकर... अगं त्रासदायक नाही होत. कि चला खूपच मुलं आजारी पडलेत... आता खूपच गरमी आहे
आता समजा उन्हाळा असतो तरी बी थोडंफार होतच मग तसंच तर हिवाळ्यामध्ये होतच. पण मग इतकं नाही... इतकं छान असतं आणि मग हिवाळ्यामध्ये अ... कुठले कुठले?
अगदी... अ... तसं पाहिलं... आपण पाहिलं तर नवरात त्रीपासून थोडेफार थंडी सुरू होते... पाऊस बऱ्यापैकी की गणपती झाल्यानंतर कमी झालेला असतो... नवरात्रीमध्ये कुठेतरी पडतो एक दोन दिवस... नाही असं नाही. पण दसरा एकदा जवळ आला की थंडीची सुरुवात होते. सांगतं कि नवरात्रीचा सण... हिवाळ्यामध्येच... म्हणजे हिवाळ्या नांदीच असते ती... चला नवरात्री आली... आता पाऊस संपला.... आता गारवा सुरू होईल.
हो... हळूहळू ती थंडी वाढत वाढत जाते आणि बघ मग दिवाळी येते... दिवाळी मधी मग ती... बऱ्यापैकी थंडी वाढते.
सण हा दिवाळीच. छान पैकी फराळ... खूप साऱ्या
कसा साजरा करता तुमचा हिवाळी सण दिवाळी?
आमच्याकडे दिवाळी फार मोठ्या प्रमाणात नाही... कोकणामध्ये गणपती आणि दिवाळी आणि होळी हे तीन सण फार मोठ्या प्रमाणात साजरे होतात... दिवाळीमध्ये भरपूर प्रकारचे पदार्थ अनारसे... चकली, लाडू करंजी, चिवडा, शंकरपाळे
आरे वा.
भरपूर प्रकारचे पदार्थ असतात हो अगदी अगदी. नानकटाई बनवले जातात शेव बनवले जाते म्हणजे
हा हा.
बे असे मांलेले जात
मानलेलेच असतात हो हो हो दिवाळी म्हणजे कस सर्वीकडेच दिवाळी ह सण सर्वांचा प्रमुख ठरलतो त्याच्यामुळे असतोच सर्व इकडे छान म्हणजे छान सेलिब्रेशन करतो आपण नाही का
घरी जा ये फराळाच्या भेटी असतात. तुला दुसरीकडे जायचा त्यांच आपण खाऊन बघायचा काहीतरी वेगळं त्यांच्याकडून असतं.
कसं म्हणजे अ बघा ना वातावरण छान असत त्याच्यामुळे उत्साह खूप असतो सर्व गोष्टींसाठी त्याच्यामुळे आनंदाने आणि
मध्ये
हो वेगळाच आनंद असतो, नाही-
हा हा
अच्छा
त्याच्यानंतर मग- आपलं यात्रा आमच्याकडे असतात. हिवाळ्याच्या हच्यामध्ये म्हणजे आमच्या एरियामध्ये विठ्ठलाचं मंदिर आहे विठ्ठलाचं मंदिर आहे. तर त्या व लाची पाच दिवसाची यात्रा असते खूप मोठ्या प्रमाणात यात भर म्हणजे अगदी. शेकडो लोक रोजच्या रोज पाच दिवस भरपूर आकाश पाळणे. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं असतात.
ज्या वेळेला कार्तिक एकादशी असते त्यावेेळेला असते ना ती यात्रा.
बरोबर कार्तिकी एकादशी झाल्यानंतर, दिवस- तर ती एकादशी येते ना त्या एकादशीला आमच्याकडे यात्रा म्हणजे कार्तिकी झाल्यानंतर- पंधरा दिवसांनी
हो, तस हो आमच्याकडे कसं ना कार्तिकी झाली क कार्तिकी एकादशी आली एक महिन्यापासूनच तयारी करत एक महिना आधीपासूनच तयारी करत पाय दिंड्या वगैरे बरे असा. मग हिवाळी वातावरण दुपारी चालण्याला वगैरे पण छान असतं. ते काही थक वा वाटत नाही एकदम उस्ताह असतो. हो, हो त्याच्यामुळे मग त्या एखादशी वारकऱ्या हो, हो हो बघा ना.
कार्तिकेची दिंडी ही फार अ तशी आषाढीची पण सुंदरच असते प्रश्नच नाही कारण पावसाचं वातावरण पण तितकच पूरक असतं. पण मग हिवाळ्यातली मजा फार थोडी, थोडी वेगळी असते. म्हणजे प्रत्येकाच्या चॉईस नुसार त्या त्याच्यानंतर मग हे, ती यात्रा संपली की मार्ग मार्गशिष महिना येतो, मार्गशीष मध्ये गुरुवार, देवीचे बऱ्यापैकी प्रमाणात इकडे घरोघरी साजरा करतात मार्गशिष महिना चार गुरुवारी उपवास व्रत वगैरे करतात. त्याच्यातच येते दत्त जयंती द मार्गशीर्ष महिन्यामध्ये मग दत् दत्त पौर्णिमेला, दत्त जयंतीचा फार ठिक-ठिकाणी उत्सव, जिथे-जिथे दत्त मंदिर आहेत किंवा स्वामी समर्थांचे मंदिर आहे. जिथे-तिथे अ ते उत्सव, त्या दिवसाला खूप छान प्रकारे साजरा होतो, ते झालं द जयंती झाली, डिसेंबर संपला, कि मग मकर सं संक्रांती येते, ती पण हिवाळ्यामध्येच, अगदी भोगी, मकर संक्रांत, त्याच्यासाठी मग तिळाचे लाडू
हो हो.
थंडीच्या वातावरणामध्ये, शरीरासाठी ऊब देणारं जे काय असेल, ते मग मकर संक्रांतीला, जास्तीत जास्त प्रमाणात, म्हणजे भोगीच्या दि मिक्स भाज्यांची भाजी करतो. बाजरीची भाकरी करतो, जी की आपल्याला शरीराला ऊर्जा देईल
हो, भोगीची भाजीचं खूप महत्त्व आहे ना, वेगवेगळे पदार्थ असतात त्यामध्ये, वेगवेगळ्या भाज्या, तिळ असते, थंडी मध्ये बा तिळाच तर खूप महत्वय तेचं, त्या त्या दिवसात तीळ खाल्ली जाते. तीळ, गूळ हो, शेंगदाणे बघा ना.
हो, हे गरम पदार्थ असल्यामुळे शरीराला
कडे हो हो, आणि इकड लाडूचे पण बनवले जात असेल ना तुमच्याकडे? जे पौष्टिक अस हिवाळ्यामध्ये, हो, मेथीचे लाडू. अच्छा! अच्छा!
डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, कारण मग कसं हिवाळ्यामध्ये थोडं गुडघे दुखीचा त्रास. थंडाव्यामुळे, सांदे दुखीचा त्रास, मग शरीराला गरम काहीतरी, शरीरामध्ये गेलं पाहिजे, म्हणून मग हे मेथी वगैरे कसे गरम पदार्थ आहेत. मग त्या शरीराला थोडी ऊर्जा मिळते, सांदेडुखीचा संधी वाताचा त्रास, वगैरे थोडा कमी होतो. पदार्थ खाल्ल्यामुळे, हो, मकरसंक्रांतीच पण हळदी कुंकच्या दिवशी, इकडे सुगड पूजले जातात. मग त्या सुगडी म्हणजे, मातीचे छोटे मडके असतात.
हो हो.
त्या मडक्यांमध्ये अ विविध प्रकारच्या भाज्या, हळद कुंकू, तिळगूळ असं सगळं बांधून वा छोट्या मुलींना, ते, हा, वाण दिलं जात हळदी
पण दिलं जात, हो आणि त्याच्यामध्ये बघा ना, गाजर का ऊस, आणि हरभरा ह गव्हाच्या उंब्या असतात, ते ठेवून
थंडीच्या ऋतूमध्ये, हा, थंडीच्या ऋतूमध्ये, ज्या भाज्या पिकत त्या भाज्या जास्तीत जास्त प्रमाणात त्या मडक्यांमध्ये किंवा सुगडांमध्ये टाकल्या जातात.
हो हो.
अशा पद्धतीने, हळदी कुंकुवासाठी तरी हो हो, बोरस सुद्धा येतात, महाशिवरात्री, हो. महाशिवरात्री पण हिवाळ्यामध्येच येते, आणि मग हिवाळ्याची सांगता होते ती होळीने अगदी होळी म्हणतात तिकडे होळी पेटली कि मग गर्मीला हा मग उन्हाळा पेटला अस इकडे आमच्याकडे कोकणामध्ये अस अस म्हटलं जातं की एकदा का होळी लागली शिमगा सुरू झाला कि म गरमीची नांदी सुरू होते अशा पद्धतीने मला तर हिवाळा फार छान आवडतो खूप आवडतोय
हो हिवाळा कस हो हो चालेल थँक्यू
ह्